हा
बोल हाय हाय तू बोललीस ना मला जेवण करून कॉल करतो म्हणून मग मी
हा हा म म्हटलं आता उचलत नाही वाटत ही बाई
नाही नाही
नाही करणार हुतो पण आता काय म्हटलं फ्रीच आहे अजून पण थोड्या वेळा करूया म्हट म्हटलं करून घेऊया कॉल तवर
होय
म्हणला आज जमलं तर आज सगळंच कॉल पूर्ण करून टाकूया म्हणजे कस नंतर टेनशन रात नाही ग
हम् आता आता हे कॉल केलं की सबमिटचा ऑप्शन आहे ते सबमिट करायच
होय नाही नाही तिथं त्याचा काही संबंध नाही
तेज ते जातंय काय
हा खाली सबमिट करायचं फक्त खाली सबमिट करा म्हणून ऑप्शन असत ना तिथं तेवढंच सबमेट करायचं बाकी काय नाही
हा हा हो मला काय माहित नसल्यामुळे कणी अस व्यालय सगळ
आता अ ना पण मैत्रिणी मैत्रिणी आहे काय पण बोलू शकतोय किती पण वेळ आता दुसरं कोण आहे तर फन लावलं क नाही काही बोलायच टनशन पडते
हा
त्या दिवशी पण मी सारीला सलग तीन कॉल लाव का किती वेळ बोला आम्ही तरीी म्हण ग कस दहा मिनिटं संपलत करणच झाले म आणि बाकी कोुणाला लावडलं की अरे कधी संपते अरे कधी संपते अस होते
हा ती बाई मला फोन पण ती माझच सगळं विचारयला लागलेली अग सगळं
ज इन्फॉर्मेशन द्यायचं नाही असं सांगितलंय कार्यामध्ये
मी तिला सांगितलं सड खोटत सगळं
नाही आपली इन्फॉर्मेशनच सांगायची नाही का असं
मला माहित नव्हतं ना ग ती पहिल्यांदाच कॉल केली हो त मला पण हम कामुळे ती बोलली बोलली बोलली मला मग मी बोलली मी पण त्या हम्
मग अजून काय
काय नाही आता मॅगी बनवून खाल्लो जरा मस्त
बर आहे भाई खावा खावा
ता काय तर काय तर कराय नको तिकड जाऊन आणि करायला पाहिजे
तू काय तर मग वेगळ म्हं असं काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करायची असत मी मॅगी बनवाल्यास
सगळं होत मला आणि काय बोल
की एढ रेसिपी किंवा कुणालाच येत नाही बघ मला तर माती तुम्ही कस करायचे
अरे त यूट्यूब बघालतो ना मग अ त्यात आलेलं असं टॅमॅटो वगैरे सगळं काकून वगैरे मस्त तसं अ शेजवन ना मी करतोय पण ते बघून मला असं खाऊ वाटलं ग म्हणून मी केलं ते ज पनीर चिली खाऊ वाटाल तुम म काय
पनीीर चि ल शेख
बसती घेत म पण त्यांना काय मी जे करून खायला घालल ते खायचं
हम्म त्या ते वाातता का जेवाच
काय करायचं म मी सांगितल तरी मला जेवण येत नाही म्हण सांगितलंय मी खोट सांगितलं आपले मला काही जेवण येत नाही म्हणून आणि हम् पाहिजे थांबू या करर शिकूणीय
मका
म बहीण माझी भाकरी करताना व्हिडिओ पाठवला त्यासनी स्नॅपला आणि मला तरी चांगलीच फगलंय की म्ह तुम्हाला कोण सांगितलं मी भाकरी करायल तर ते मला म्हणतात टी व्ही लावलात घरात मी म्हंटलं होय होय. म्हणजे तुला सगळं जेवण येते तू खोटं बोलायला लागलंस म्हण.
जीवा जीवाला असल त्यां,
अ ह
म्हले म्हटले असतील जाऊदे हिला येतोय स्वयंपाक, मला उगाचच टेन्शन
ह अ हिला सगळं सगळं नाटकी करत नुसती.
णा चिडवायला आपलं,
अगे एकदा सांगितलं कणी येते येते म्हंटल्यावर मला रोज करायला लावतिल.
तेवढा आता करायला पाहिजे. ं रोज जेवन तर करायलाच पाहिजे तुला ऑप्शन आहे का?
सोड त्यांच असं नाही की आता त्यांच्या आता भाताची कामं चालू होतात ना तिकड, त्यामुळे ते पण करायचं भात पण लावायचं असं,
घरातले सगळेजण,
हा
मग तुझ शेतात काम करायला जाणार तिकडे गेल्यावर.
तेनच
लक्ष ठेवायला
हा आणि घरातली पण जातातच,
सगळे एवढे सगळ्यांचं काय काम आहे लक्ष,
ह लक्ष ठेवायला नाही. मम्मी काय जात नाही सोड ही पप्पा पण काय जात नाही ह दोघ जणच जातात. हि मम्मी वगैरे करायला असत मम्मी जेवण करता तचं जेवण पण करावला लागत ना.
होय जेवण.
म त्यामुळे, मम्मी जेवण करत बसत्या मग,
हा हा हा
नाही जेवण करायला लागत काय? मला म्हणतात मग शेतात काम करायचे ना तर जेवण म्हणाच म्हटलं मला तुम्ही सांग. सांग शेतात काम चाल मी त्या दिवशी आमच्या माहेरला घरला येतो म्हटलं आम म्हुमुम्ही काय करणार आहे सगकडें. मला का जागू नका म म्हणजे सोड्या, कोण येणार आहे तुला मी बसनं जाईन म्हनल,
हा मग काॅ बस काय कमी य, म्हणायच आमच चाललेलं प्लॅन खर तर आता लोणाव्याला जायचं. जा म्हणजे आता गुहागर लांब होतंय ना या कि काय इचलकरंजीला आहेस बाळा अजून. लोणावळ्याला गेली नाही अजून,
अरे लग्न झाल्यावर रे या तुम्ही ‌.
मग चांगलेलं, पण म्हटलं परत, काय नाही एवढं पण तिथं. आता धबधबाच मग परत म्हटले की आम्हाला समुद्रच पाहिजे. तर मग जाऊया म्हणले.
त्यांच तथं काय नाही, त्यांचंी गाव खेडे गाव खेड गाव आहे ते सगळं. आणि ते कार्ले, मंदिरच थोडं वरती आहे.
होय काय?
पण तरी आहे म्हणतात, ना लोणावळा काय तर
वरती हाय म्हणजे, ते मंदिर आहे ग.
हा,
गाव खेडगावाच आहे, ते पण तिथ त्या रोडला, ते आत एंटर केलीस की नाही, थोडं एक पाच किलोमीटरून गेलीस कि नाही आतमध्ये. सगळं फार्म हाऊस चालतात. तिथनं पुढं,
होय काय, हा हा म्हणजे तिथून नुसता फक्त राहायलाच छान आहे, हिल स्टेशन सारखं.
हा,
गार असेल वा समुद्र पाहिजे बग तीला, आवडत समुद्र पाहिजे. वेकेशन म्हणलं की समुद्र पाहिजे, काय नको चालत.
नाही त्यांच्या दर शनिवारी, आणि रविवारी फिरायला जातात, दोन दिवस आता अ चार दिवस महाबळेश्वरला होते त्यांनी,
घरातले सगळे आणि मेन म्हणजे, कुठल्या पोरांसोबत जात नाहीत. आपली आपली, फॅमिलीच मावशीची पोरं थोडीफार मित्र त्यांच्या बायका अस जातात. सगळी जण,
व मग भारी घे चगळच आहे तुमचे,
तेच कीं दर शनिवार रविवार, बास तेवढं तर दोन दिवस फिराय मिळ ते तेवढं बास आहे.
लई झालं, आग म काय, आठव्या पूर्ण वेळ तर काही, फिराय जऊ शकत नाही पण, शनिवार रविवार जवढे. आठवड आता प्रत्येक, आठवड्यातन एकदा म्हणलंस तरी अ महिन्यातन चार, किती चार वेळा तर फिरायला चालले असतो.
हो आणि रोज संद्याकाळी आणि वेगळा च. फिरायचं तिथ काय ग, फिरायला मगता घेत लोनाळ्यात पण,
किं मजा येत तेवढेच मग,
तेच कि,
असच पाहिजे, ब घरात कोंडून कोंडून म्हणलं. नोक वाटते?
हो आणि मेन तर त्यांच्या घरा साईडला कोणच नाही आहे, ग एक असा विषय, आणि हची फॅमिली एवढी मोठी कोणी आहे, रोज घरात कोण ना कोण तर नवीन येतच.
सगळ्यांचं चहा पाणी करत बजासचं काय!
बघकी आम्ही, आ मला आम्ही बघायला घेलतो, तेव्हाच तर असं वाटलत की साखरपुडाच करालात का आमचं एवढं मोठ,
मग विचार कर साखरपुडा आणि, लग्नात किती माणसं येतील.
बककी, त्यांनी सांगितलंत आम्हाला, साखरपुडाला तीनशे माणसं येणार आहेत म्हण आमची तीनशे म्हणत म्हण ते, पाचशे पर्यंत जाणारच आहेत सोड
अगं बाई बाई बाई त्यांची पाचशे न किती असतील
मग आमची काय कमी आहेत होय. ढीग आहेत.
म्हणजे हजार दीड हजार लोकांच तुम्हाला सगळं मॅनेजमेंट करावं लागेल.
ते आणि हाय तुम्ही माझेच माझच मित्र परिवार ढिग मोठा आहे.
मग काय तर आणि असं नाही ना कि बाबा एकाला बोलवलं आणि एकाला नाही बोलवलं असं पण नाही ना.
आस विषयच नाहीय की मी बोलवल तरच येतील नाही बोलवलं तरी ये तील सगळेजण अस आहे. हा त्यामुळे, काय विषय नाही. मलाच सगळी पाहिजेत सोड असं कोणाला सोडून करणारच नाही मी.
हम्म तेवढं हाय
आपली माणसं असल्याशिवाय मजा असते होय कुठे.
माणस पाहिजेत की आपली, त्याशिवाय काय मजा येणारच नाही.
आपल्या माणसाशिवाय कुठं काय नाही.
तेवढं खरं आहे.
अजून काय मग. आता आल बघ हे बारक वर आलय आता हेच्या बरोबर. खेळायच आता.
ह् झालंय आपलं बी टायमिंग.
ओके ओके. ठेवतो मग हा.
बस.